ह.
हम्म काय नाही बसले टीवी बघत.
हम्म हम्म हम्म. अगं मी काय म्हणत होते ते वरणफोळ करायची होती मला. कशी करायची सांगशील का जरा. सांग की.
वरणफळ करायची तर, अ थोडं वरण पाहिजे वाटीभर.
हा ते कोणत्या पण डळी चालतात काय?
कोणत्या म्हणजे हेची डाळ असती ना, वर्णाची.
हम्म हम्म.
तेच की अ तुरीची तुरीचेच के वर्णाला त वरण थोडं घालायचं. खोबरं वाटून घालायचं. आणि त्याला फोडणी द्यायची.
बर.
आणि कण घेऊन त्या कणकीचे छोटे अशी पोळी लाटायची
पातळ लाटायचि का?
पातळ लाटायची आणि असे चौकून चौकून तुकडे काढून ते सोडायचे.
म्हणजे शंकरपाळ्यासारखं.
व शंकर पाळ्यासारखं केलं चालत अन चौकनी केलं चालते.
हम्म.
हम्म.
हम्म हम् बर
जिरं, खोबरं, लसण टाकून म फोढणी द्यायचं.
आणि आपल्याला पाहिजे तसं तिखट टाकायचं का? फोडणीमध्येध्ये.
हो पाहिजे तेवढं तिकट टाकायचं थोड टाकायचं जास्त नाही. तिखट मीठ चवीला आस कर आणि वरण अ वरण फोडणी टाकली त्यात उकळी आली की अम अ कनीक घट्ट मिळलेली असती त्याची अ हे तुकडे करायचे. शंकरपाळाचे चोकणी चोकणी त्यात टाकायचे जिर खोबर लसून फोडणीला दिलेलं असतयच तिखटमीट
ला स्वयंपाकाचा कंटाळा आला होता ग म्हटलं काय बनवाव काय कळे ना मला
हा मग वरणफळ केली तर चालतेय म चांगली मस्त शिज द्यायचे
हम्म
हेच छान होत
आणि फोडणीमध्ये अ खोबरं घालायचं का
खोबरं लसून खोबरं कु टून घालायचं अन फुडणीला जिरे मोहरी द्यायचं
हा हा
जिरी मोहरी फुडणिला द्यायची
हा हा हं
आणि ते पाणी आता पुन्हा हे भरून अ हे फळ केलेली यात सोडायची शिजू द्यायची
हां हां
हं मस्त होतात वरण फळं हां थोडस वरण घालायचं
हां हां
वाटीभर
बर बर आणि ते शेंगोळे करतात ते तसच असतात काय वरणफळा सारखेेच
शिंगोष्टी
कणकीचे गोळे करून त्याच लांब सुरळी क सुरळी करायची गं आणि गोल गोल करायचच तेच शेंगोळ कस असत्यात मग
अ शिंगोळे असत्यात ते तखट मिठ घालून ते हे करतात ना डाळीचं पीठ तिखट मीठ सगळं घालून ते मळायचं आणि हां आणि ते जिरे खोबरं लसून तून घालून फुडणीला टाकायच आणि त्यात ते शिंगोळे असे करायचे आणि ते टाकायचे तसे शिजवायचे ते वरून फळासारख
म्हणजे मग कणकेचं नाही का डाळीच पीठ घ्यायचं का त्याच्यामध्ये
हां तेच विचारायलोय मी तुला त्या पोळपाटावर असं लांबडं करायच आणि गोल करायचं हं हं हम् बर बरबर असं..... कधीतरी....... चपात्या करायचा कंटाळा आला तर आपण करू शकतो ना वरणफळ नाहीतर शिंगोळे हम् हं हं चालतय चालतय आणखीन ते हेच कसं करत्यात आळूचं फतपद
आळूच फतप काय ते डाळ अण आळूची पानं एकत्र शिजत घालायची
अं डाळ लसूण फोडणी घालून फोडणी द्यायचं... आणि त्याला डाळीचं पीठ थोडसं वायरायच....
हम् हम. मग हे अ पालकाच पण आपण करू शकतो ना..
हो पालक जस करतात तसच आळच करायचं...
हम्म हम्म अजून कोणतं करू शकतो मेथीच पण करू शकतो का? हा हा हा..
आणि काय....
मेथीच पण फतफद करून होऊ शकते का का नाही होत.
मेथीच काही नाही बाई केलेल मी..
आणि ती आळूच्या पाण्यांची वडी करत्यात बघ रस्सा भाजी कशी करत्यात ती....
मग ते आळूच्या पानाची वडीची अ जिऱ्या... जिर लसूण खोबरं घालून फोडणी द्यायचं...
हम्म...
आणि ति त्याच्यात सोडायच...
म्हणजे मी ते तळून घ्यायचे का वड्या...
हा तळून घेतल्या सर ते तस चालतंय....
म्हणजे आधी उकडायच्या मग तळायच्या आणि त्या रस्ता भाजीत टाकायच्या ना... हम्म हम् म्हणजे कांदा घालून फोडणी द्यायची आणि वरण पाणी ओतायच का...
हम्म हम्मसख उसळी होऊ द्यायचं... हो त्या...
हम्म हम्म् म्हणजे अशाच प्रमाणे... पण पालकाच्या वड्या पण करून... अं तशी रस्सा भाजी करू शकतोय! हम्म हम्म हम्म... हम्म आणि कोणकोण काय करते माहिती का डाळीचं पिठ असते कणी... त्याच्यात चटणी मीठ जिरे घालून.... मळायच त्याचे बारके बारके गोळे करायचे गोळ्याची आमटी किंवा गोळ्याची भाजी... म्हणात त गोळे तळून घ्यायची... छोटे -छोटे गोट्या व करायचे बारके बार लिंबूळ एवढं -
खोबर लसून घालून त्याची फोडणी द्यायची आणि...
फोडणी द्यायची मग याला गोळ्याची आमटी म्हणायची पण ते व्याप -व्याप फार होतय ग...
त्याच्या सोडा देऊन शिजवायच...
हा गोळ्याची.... ती आमटी... हम्म व्याप होते कर एवढं सगळं करायचं म्हणल्यावर कणी
आता काय व्याप करायला नको तर मग कसं व्हायचा पदार्थ... आता मग तुम्ही कारंजा चकल्या कर... काय त्याला वव्याप नाही का..
आता रोजच्या भाजीला एवढं कोण व्याप करते ओ....
त्याला काय...
हम्म हम्म हम्...
खेळत -खेळत करायच मग होतय...
हम्म खेळत -खेळत काय खेळतीस...
काय खेळायचं इकडून तिकडून तिकडून इकडून करायचं तवर.. येतच आता काय आता थांबलाय पाऊस....
हम्म तुझं आंबट वरण पण खूप छान होतंय खाल्लंय मी एकदा, कशी करतेस, आंबट वरण ते
एकदाच खाल्ल्यस व्हय,
हम्म‌.. आले होते ना एकदा तिकड, तर तेव्हा खाल्ल होतं ना. म्हणजे आता, हम्म आता आहे फॉरेन ला.
म्हणूनच फॉरेन वरण बोलतेस.
हम्म. मग काही बोलायचं आता, जवळ नाही म्हणल्यावर काय करणार सांग फॉरेनरच म्हणायचं ना.
हम.
बाहेरच्या राज्यात, जवळ असले की जवळ म्हणायचं.
हम.
कशी करतेस गं, आई आंबट वरण.
काय आंबट वरण करायंंच काय अवघडं हाय.
सांगना.
अ का वरणाच आंबट वरण करायचं. टमाटे घालायचे फोडणीला, लसूण खोबरं घालायचं फोडणीला.
हम्म.
लसनाची फोडणी द्यायची.
हम्म. तू उभ्याना जरी फोडणी टाकली, तरी मस्त खमंग होते. हा. नाही तू उभ्या न जरी फोडणी टाकली ना नुसती.
हम्म असं काही नसतंय, तर आडव पडतोय ना आम्ही उभं होतंय.
हम्म. छान लागते. हम्म हम्म तुझ्या हातच सगळं चांगलं, पुरणपोळी तर एक नंबर असायची तुझी. असते म्हणजे अजून सुद्धा. अजून पण तुझं, एवढं आता करतेच व्यापत ना तुझ्या, पण पोळ्या एक नंबर असतात तुझ्या.
हम्म कटाची आमटी.
कटाची आमटी तर त्याच्यापेक्षा एक नंबर.
त्यात की पुरन शिजू द्यायचं, त्याच ते येळूणी काढायचं. मग त्याला जिरे खोबरे लसूण घालून फोडणी द्यायची.
हम्म.. येळोणी कशी काढायची.
आ.. आमु डाळीत पाणी घालू घालू घालू घालू. शिजवून काढायची वतून.
आणि मग ती चालणीत नितळत ठेवायची का.
हा.. चाळणीत डाळ नितळायची मग, अं पुन्हा त्याच्यात नितळलं, तर डाळ नितळलेली पुन्हा त्याच्यात गुळ साखर घालून ते पुरण करायचं. आणि ते पाणी काढलेल, त्या पाण्याची आमटी करायची.
हम्म हम्म हम्म. हम्म. आणि मग तो पूरणाची, पोळी करताना. अं..
कणकिला पण चालतंय कणिक केली तरी चालते. अ... न... निक अ मैद्याच्या रव्याची पण चालते. मैद्याची पण करते पाहिजे
हम्म हम्म हम्
काही आवाज येत नाही सर
एकदम खुशखुशीत होती तुझी पूर्णाची पोळी सुद्धा
हम्म मैद्याचे केल्यावर छान होते
हा हा आमची अशी खुसखुशीत होत नाही मऊ होती तुझी अशी व्यवस्थित अशी होती ना. अं म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत. मऊ पडत नाही छान होती.
ह
हम्म हम्म हम् आणि मग त्या पूर्णामध्ये साखर आणि गुळ दोन्ही पण घालायचं का
हा दोन्ही मिक्स केलं तर चालतंय एक केलं तर चालतंय
हम्म हम् साखर घातल्यामुळे ते पोळी फाटली जाते नाही ना नाहीतर गुळान काय होते पोळी फाटली जाते
कशन पुळी फुटली जाते
गुळा गुळ घातला की नाही पूर्ण म्हणजे शिजवताना तर पोळी फाटली साखरेने पोळी फाटली जात नाही
असं काय ना ते दोन्ही मिक्स केलं चालतं इथ चिगळाची पण चल
हम् मी गोळा्याच्या करायच्या न पूर्वी तर त्या पोळ्या फुटायच्या सारख्या हटायच्या.
मग ति ख कनिक बरोबर झाली नसेल
हम ह बर
कणिक बरोबर नाही झाली तर मग ती पोळी पटते आहे पूर्णच काही नाही. पुरण असं मुद्दा झाला पाहिजे घट पुरण पाच झालं ह परूनप